आवाज येतोय.
हा येतोय.
ते जरा कस वार खूप सुटलय काय नाही बघा बसलोय तुम्ही. जरा पाऊस पडा लागलाय.
हा हा तुम्ही बाहेर हाय काय असं म्हणताना असा आवाज यालय काय.
नाही रूम मध्ये येऊन बसलो तरी पण कसं व्हाय लागलं वार इिकडून तिकडून यायचं लागले.
हा हा हा.
कारण अ वा लहीच वारं सुटल्या आमच्या तिकडं.
हो आमच्याकडे आता म्हणजे थोड वार र सुटल्या वणी झाले आता आणि कमी झाले.
अचानकच कसं कस काय का ते वातावरण अससं व्हालंय बिघडाले काय कळणच.
होय होय. मग आणि काय आता सण वगैरे तयार झाले आहेत चालू झालेत.
होय काय नाही बघ आता खरेदी अजून तर काय. करायचे चालू सण कश आले की लागो पट. लागोपाट आता कर्नाटकी बेंदूर नाही आधी वट पौर्णिमा आणि त्या दिवशी कर् कर्नाटीकी बिंदूर आहे वाटते. त की.
होय होय. त्याच दिवशी हाय.
त दोन दोन साड्या असत्याल तुम्हाला.
हाह नाही आमच्याकडे एकच सण असल्यामुळे आम्हाला एकच साडी मिळणार आहे. हह हह हह.
अस हाय व्हय.
हा म्हणजे कर्नाटक बेंदूर आमच्याकडे आता हा बेंदूर नाही करत.
आमच्याकड महाराष्ट्र असत आमच्याकडे बी तोच असतो स हे तस अस. कस असत महाराष्ट्र कर्नाटक करतात ना महाराष्ट्रातलं जास्त करत नाही तिथं.
हा हा.
शेजारच्या एरियात म्हणजे मी जा एरियात राहते तिथं तर सगळे कर्नाटकीच करतात महाराष्ट्र करत नाही म्हणून विचारलं तुम्
हा हा नाही आमच आता हा सण बेंदूर नाही, पुढचा जो येतो आहे ना दुस रा तो असतोय आणि वट पौर्णिमेच काय ते. दरवर्षी असते सगळीकडे. तेनच, हम्म ह्या वर्षी काय मी नऊवारी घ्यायच म्हणाय लागले. नऊवारी म्हणजे? हा येतय ते पण ते कसं. अ असं प्लेटा वगैरे जास्त पडत नाहीत त्याच्या. अस हा असं हे शिवून घेतलेले असतात की नाही ते व्यवस्थित आप आपल्याना घालता येते.
हा.
मग तसं शिवून घेतलेलंच घ्यायचं म्हणाला लागले.
पण तिने शिवून घेतलेली एकदाच घालतायेते माझी नुसती नववारीच. करताय. त्याची सवारी वगैरे काय करता येत
नाही नाही जे आहे ते एक तर एकच अस. पण आपण म्हणजे कसं. गडबडीत असायच्या वेळेला कोणतरी ते नऊ वरे आपल्याला सवय नसल्यामुळे कोणतरी एक जण नेसवायला. यायला लागतय आणि जरी आलं तरी पण- त्याला जरा वेळ जातोय ना यामध्ये तसं होत, नाही आपण घेतलेलं असल की, कधी पाहिजेल त्यावेळेला. आपल्या आपल्याना आवरता येतेयं.
तेवढाय ती पटदिशी त्याला काय फक्त असं आपण पॅन्ट घात लग. घालाय शिवून घेतलेली. हा मग काय प्रश्नचं येत नाही. लगेच होऊन जातंय.
हा दोन मिनटात आवरायचे होतंय. वेळ वाचतोय आपल्यात.
नाही ते साडीलाच फक्त वेळ वाजतयं मेकअप वेकअप ला वेळ लागतेच की. हेअरस्टाईल आलीय हा ते झालं की, हेअ त आलीय ते ओ. त्याच्यावर गळ्यातलं कुठलं घालायचं हे काय घालायचं कुठलं.
ते एक ते दीड तासात होऊन जातयं.
होय एवढा आहे. कशामध्ये आवडते मला साडी नेसायला आता कस झालं. सारख्या फंक्शन ला साडी नेसून, नेसून मीचं कटाळ्या साडी नेसायला म्हणजे कसं होते प्रत्येक सणाला हा नेस साडी. ड्रेस घालायला तर कस एवढं क-कमी घालण्यात होते ना.
हा ह
ड्रेस दिवाळी ह्या दिवाळीला घातला तर पुढच्या दिवाळीला ड्रेस दिवाळी फक्त ड्रेस साठी. बाकीचे आपले इतर वगैरे सण असतात. म्हणजे दसरा परत ते बेंदूर. अ हे.. काय म्हणतात त्याला पाडवा. या सगळ्या सणांना मी बऱ्यापैकी साडीच नेसते. हा त्यामुळे कस होत माहितीयं का हा आ सा आवडत. येती मला साडी नेसायला. फक्त प्रॉब्लेम एवढंच होतो. कि नेसायलाले की, एकटीला नेसायाला येत नाही. ते मला कधी, कधी वाटतं का नेसायची साडी. असं वाटतं. पण आवडती छान दिसते ना मला तेव्हा मला नेसालला आवडतात. त बांगड्या, बिगड्या तेव्हा खायला आवडतात, म्हणून फक्त एवढंच कि ती मो कोणतरी लागतं. कोणतरी येऊन साडीला पदरं पदराला चं पिन तेवढी कोणतरी करावं लागतं. ते पिनं चं जमत नाही. एवढंच चुकतयं.
हम हम होईल होईल थोडी थोडी सवय. आमचं पण असंच होतं. आमच आम्ही पण असंच जरा जरा जरा जरा करतच शिकले. ते पण नाहीतरी आम्हाला तरी अजून पण परफेक्ट नाही. नेसता येत व्यवस्थित.
सवय लावून घेतलीच पाहिजे ओ. ना नवऱ्यांची घरी. गेल्यानंतर सासू म्हणलं नेसणे तर राहून तिकड, पण नेसून ये म्हणली तर काय रायच आणि काय झाल तर कस- ते सासर सासरी जायचं म्हणल्यावर आपण शिकलच. पाहिजे मग इकडनं माहेरन कोण येणार नाही नेसवायला.
हो आपल्या आपल्या तयारीत असलेलं चांगलं असत. हं ह ह होय आता काय सगळे सुशिक्षित झाले त्यामुळे.
तस होय तेवढं पण विचार करत नाही. पण एखाद्या वेळेस असतं. की ओ घरातल्या सासू सासर्यांचा नसूदे शेजाऱ्यचा बायका. त्यांचं चं लय असतेती. आवो अ तुमची नवीन नवीन नवरी सून आहे. तरी अजून साडी का नसेना. चार दिवस तिने साडी नेसली पाजे. असं म्हणून. परत सासूला त्यामुळ जरा प्रॅक्टिस केलीच पाहिजे. दोन तीन वर्षात लावत्यालीच की घरातली आता लग्न.
हम्म आता काय मार्केटमध्ये तस रेडीमेड पण आलेलं आहेत सगळं तयार असलेल्या आणि बाकीच काय?
म मला फक्त कांदीवरून घ्यायची बघ तेवढी एक. व्हायला मजी घ्यायची.
होओ काे.
तेवढेच राहिल्या.
हा पार्टीवेअर मध्ये पण खूप छान छान डिझाईन आल्या. आणि एवढ जास्त काही किंमत पण नाहीये. कलर तरी पाहिजे तसले कलर आहेत छान छान.
पार्टीवर छान वाटतु जास्त असं म्हणे लग्नाचं वगैरे फंक्शन अस त्या ते पार्टीवर सुट होत नाही ना.
हो हो
त्यासाठी कसं काटापदराची या परत भरगतच डिझाईन असलेल्या ते छान वाटून येत.
हा आपल्या आपल्या घरचा कार्यक्रम असेल.
घर हा तेच असं पार्टीवेअर आपण कुठं फंक्शन वगैरे
हा अस छोटे मोठे कार्यक्रम असले तर ते एक किंवा दुसऱ्यांच्यात असेल तर आपण तस घालून. शकते.
स्वतःच्या घरातला कार्यक्रम असं घातलं की ना आव ठेवत माणसं. नाही नाही अनुभव घेतलाय अनुभव घेतलाय हो. त्यांना काय वाटतं नाही हस नुसका घातले तरच नुसकं घातले. त्यांना माहित नाही ते पार्टीवर कसे हलक्या असल्या मग किती पण डिझाईन ज बगायच अस तर ते त्या हलक्या असतात. ना. अंगा बरोबर छान बसतात हे आपल्याला माहती आहे त्यांना सांगून समजत नसते ना म्हणून म्हणत
हो आणि आधीचे जरा विचार असतात ते जरा काटापदरा ते जरा ते जुन्या पद्धतीचे वाटतं त्यामुळे त्याच्या घरच जास्त भर देतात.
मैत्रिणीच्या लग्नाला मी पण आम्ही आमच्या ठरलेलं पार्टीवर घालायच दुसऱ्याच लग्नने मला चालते घात. ली तर तिी तिी आजी स असू म्हण असल्या सा घालायच्या नाही बाळांन असं चांगलं दिसत नाहीती आपला कस आपलं संस् कृती काय त्याला हे लेक्चर झाडले आणि त्याच्यानंतर मी ठरवलं कट. काय अस कोणाच लग् ना तु मला अजिबात हे घालायचं नाही. पार्टीवर घायच नाही आपण कुठल्या फंक्शन साध्या साध्या फंक्शनला घालायचं म्हटलं बार मिरसा असल्या तसल्या फंक्श वगैरे ठीक आहे म्हणलं लग्यांना मंगला चुकून घालायचं नाही म्हणलं काटा ह जे.
हम्म हम्.
काय करताय सगळ्यांच जा असते.
हो. आमच्याकडे आता ते आधीच्या काटापद्रच्या असं वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या घेऊन आतात जास्त कपाट तशच झाल्या. त्यामुळे आता जर घेतलं ना तर असं पार्टीवेअर मध्येच घ्यायचं असं ठरवले.
पार्टीवेअर मध्ये घेतलं सगणी साडीच म्हणजे ब्लाऊजचे स्लीव फुल ठेवालेय खंदसतव. फुल स्लीव्हच हाफ स्लीवपेक्षा फुल स्लीव ल मस्त विसून येतात. आपल्या पूर्ण ह्याच्यापर्यंत असते ना त्या मनगटापर्यंत
हम्म हम्म.
फक्त तुम्हाला सगतो व्हाईट कलरचे आपल्या बँगल्स अस माहि का? खड्यांचे तेवढे एक एक बँगल घातले तरी तेला उठून दिसतो लेय मस्त दिसतंय त्याला
हम्म हम्म हम्म.
तेवढाच असते त्यामुळे छान दिसतं तसं त्याला तेवढेच डिझाईन करायचे. लई हेवी घालायला नाही स त्याला
हम्म हम्म हम्म.
आमच्याकडे आला बघा बा पाऊस.
होय काय.
जोरात आला.
तिचा आवाज कसला आलाय बोलायलात काय कोण?
तेच पावसाला चाललंय सगळ्यांच गडबड कपडे घातलेली वर
हा हा हा.
वरडली म्हणते कपडे तर घे बाई घरात कपडे पण अजून घेतले नाहीस तेवढंच मेहनत झालीया
आमच्याकडे पण आता मगाशी येऊन गेला तसाच काढून घेतले भराभरा थोडफार आलेला अससं काय मोठा नाही.
आमच्याकडे अचानकच मोठा आला मगाशी पासून वारं सुटे तुम्हाला म्हटलं ना वारं केवढं सुटले काय होते काय माहित आबाळ जात ना वाऱ्याने आला अचानक जोरात आला बघा
पडून ते पाऊस तरी म्हणजे म असं म्हणायलीत कि या वर्षी पाऊस पडणार नाहीये ढग सगळं दुसरीकडे सरकलं त्यामुळे भारताकडे जरा पाऊस कमीच असं म्हणाल्यात जेवढा पडायचंय तेवढा पडून दे पण
मधी मागच्या म्हणजे मे महिन्यात ते ऐडिंग मध्ये आला तो परत फिरला मला आमची मम्मी म्हणली कि ग आपल्याकडे मान्सून आलं तर परत फिरला पाऊस नाही पडला तर म्हणलं पाणी कुठला हव पाणी आठवड्याने पंधरा पंधरा दिवसाने पाणीवाला सोडायला लाय पाणी
हा हा आणि आता आपल्याकडे एवढं तरी मिळायला लागलय ओदर ठिकाणी दुसरी कड असं पाण्याची एवढी टंचाई चालू आहे की हा बाहेरून टँकर वगैरे असं मागून पण बास होईना झाले पाणी आणि पाण्याशिवाय काय न करता पण येत नाही खाण्यासाठी पिण्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी हम्म तिकडं सातारा जिल्हा वगैरे आहे ना त्या ठिकाणी काहीतरी नदीमध्ये का असलं तरी केमिकल मिक्स केल्या त्यामुळे पाणी सगळं खराब झाले शेतीला वगैरे पाणी पाजवायचं नाही म्हणून सांगितलेत जेवढं आहे तेवढं पाणी पिण्यासाठी वगैरे स्वच्छ करून वापरणार आहे असं बोललं
तिकडंच पाणी एका व्हिडिओमध्ये पाणी पूर्ण हिरव होतं.
हा हा.
म्हणजे एवढं घाण पाणी झालं तर काय करायचं सांगा पाणी नाही हया वर्षी मग नको नको केलं एवढं पाणी पाऊस पडला कुठे ठेवावं पाणी कळ ना ह्या वर्षी पाऊस नाही दुष्काळ पडलाय पाणी नाही ऊन फरायला गले सगळीकडन बो झाल्याय
हम्म.
काय करताय अवघड झालेय सगळं
त शासनाला पण काही बोलता येत नाही कारण त्यांनी तरी काय करणार असं सिच्युएशनला पावसाच पण नाही पण जे नदी नदीमध्ये असे केमिकल वगैरे मिक्स करून ते नदीच पाणी वगैरे सगळं खराब केलं त्याविषयी
ते पाणी पण जनावरांनी येलेत ना मध्ये
हो काय काय तरी झालंय तिकडं खूप नुकसान झाले पण त्यामुळं
उद्या पाऊस पडु दे एवढंच प्रार्थना आता
हम्
चालते करते मी नंतर
हा ठीक आहे चालेल